हम येतोय आवाज नमस्कार मजेत हा- हा- हा ना हा मजेत मस्कार ह काय नाही हेच आपलं रोजच रुटीन असं सहजच खूप दिवस झाल, बोलणच नव्हतं झालं ना म्हंटलं बोलू हम्म- हम्म...
अच्छा -अच्छा बोला -बोला काय बोलता काय नाही मजेत आपल झोपायची वेळ आता चहा घ्यायची वेळ सगळ्यांची
हा- हा -हा आम्ही गावात गेलेलो होतो इतक्याच तर चालो आईला साडी घ्यायची होती
अच्छा
त्या हो अगरवालीकडे घेतली
ओके आणि कुठल्या कलरची कशी कुठली -कुठली साड्या होत्या त्यांच्याकडे
साड्यांनचे पॅटर्न खूप छान होते अधिक महिना येऊन गेला ना आता नवीन माला आणि तस त्यांच्याकडे रोज नवीन म्हणजे नवीनच हे असतं आणि गर्दी पण असते त्यांच्याकडे खूप आज जरा थोडी कमी होती लवकर गेलो होत ना आम्ही
हो अ
सकाळी बारा घरी बारा सोवा बाराला गेलो होतो
महिला काय साड्यांच्यावर दोन तास बोलू शकतात
हा ते तर आहेच
हो साड्या म्हणजे महिलांना अति प्रिय गोष्ट तर म्हणजे साडी किती ठिग असला त्यांना साड्यांच्या दुकानात जरी ठेवली तरीही दुसऱ्यांच्या दुकानात
ते तर आहेच हम्म नाही पॅटन छान होते खरंच आणि आता सेल सुरू होणार वाटत त्यांच्याकडे पावसाळतच सेल सुरु होता ना पण या वेळे अजून पाऊस नाही सुरु झाला त्याच्यामुळे अजून सेल नाही लावले त्यांनी म् हम् अूनु सरी मलाले- आयनीने ताटप बाकी काय नाही रोजच रुटीन आज लवकर पट पट आवरलं अन् म्हटलं जाऊन येऊ मग दुपारच्या वेळेला कंटाळा येतो ना.
हा आणि थोडस नवीन काय रेसिपी अ रेसिपी तर आ आता सध्या तर हेच आपले चालू आहेत डोसे. कधी फ्राई राईस, कधी बर्गर कधी पिझ्झा, कधी अ नूडल्स, कधी सगळं सगळंच. तुम्हाला कुठली रेसिपी हवी होती?
बर बर्गर कसं बनवता तुम्ही घरी टिक्की कशी बनवता?
टिक्की मी टिक्की मी जी टिक्की असे ती मार्केट मार्केट मध्ये मिळते विकत ती मी घेऊन येते ती बर्गरला ठेवते कारण मी घरी जी बनवते टिक्की ते आपल्या मुलांना प्रप म्हणजे आपले सेम नाही लागत. आपण किती जरी केल कस आपण बटाटा उकडून घेतो त्याच्यामध्ये आपण का मक म मके टाकायचे थोडेसे त्याच्यामध्ये आपण अ काय बोलतात त्याला वाट वटाणा काय तो हा तो टाकायचा आणि त्याच्यामध्ये एकदम किंचित छोटी छोटी केलेली शिमला मिरची पण असते त्याच्यामध्ये आणि मग ते सगळं मी मिश्रण एकजीव करायचं त्याच्यामध्ये अ आपण मैदाात थोडासा घेतला तर घेतात नाही घेतला तरी पण काही लोकांना मैदा घेतलेला आवडतो टिक्की मधे एकजीव करण्यासाठी नाहीतर हा नाहीतर कॉर्नफ्लॉवर कारण टिक्की ना अशी कडक होते. त्याच्यामुळे काही लोक त्याच्यामध्ये मिक्स करतात तर मी त्याच्यामध्ये मिक्स नाही आणि चिली फ्लेक्स टाकला, मीठ टाकला आपण त्याच्यामध्ये बाकी काही टाकाय टिक्कीमध्ये गरज आहे कारण टिक्की कधी तिकट नसते ती नेहमी हेच असते म ते एकजीव मिश मिश्रण केलं ना क मग आपण काय करायचं मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरच बॅटर तयार करायच त्याच्यामध्ये ती टिक्कीचा आकार केलेली ते बुडवायचं त्याच्यानंतर मग ब्रेड क्रम्स मध्ये बुडवायचं आणि मग ते फ्राय करायचं मग टिक्की खूप छान होते पण आपल्या मुलांना कसं त्यांच्याकडे ते तो वेग हा ते वेगळा बटाटा असतो ना आपला बटा बटाटा हा वेगळा असतो त्यांचा बटाटा हा वेगळा असतो त्याच्यामुळे त्यां हा हो दोन प्रकारचे बटाटे येतात ना बोलतात. त्यांचा बटाटा बघा थोडस- कडक टाईप असतो असा आपला लगेच स पटक शिजतो.
हम्म हम् हम् त्यांच थोडस असं वा
हा हा हा आपलं जरी फिंगर चिप्स हे केले प्राईज केलंय. आपले लगेच म्हणजेे अशी नरम पडतात त्यांची लगेच नरम नाही त्यांची कडकच अस आपण ज्यावेळेस नॉर्मली फ फिंगर फ्राईज किंवा बर्गर किंगच्या असो किंवा मॅकडोनलचे असो दोघांचे ऑर्डर केले तर आपण जेवढा उशीर बस तेवढ्या उशीर ते कडकच राहतात. आपले लगेचच काढले की लगेच नरम होतात बघा एकाच मिनिटात लगेच गरम होतात त्यांचे तसं काही नाही आहे हा त्यांच म्हणजे चार, पाच म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी त्यांचे तसेच असतात हा आपण घरी येईस पर्यंत थोडे हे झाल्यानंतर होतात नरम.
हा हा हा हम् काही बनवायची पण त्यांची बनवायची टेक्निक पण वेगळी असेल काहीतरी मेन
नाही ते कॉन फ्लोरमध्येचडयरेक्ट डीप करतात ना म्हणजे डायरेक्ट कॉर्न फ्लोर आणि मग डायरेक् द आपल्या तेलामध्ये फ्राय केलं की झालं तर पनीर चिलीला कसं आपण काही लोक पनीर डायरेक्ट फक्त कॉर्न फ्लॉअर मध्ये मिक्स करतात हे करतात ना काढतात आपण मैदानी हे मिक्स करतो ना तसं ते लोक नाही करत
ते फक्त कॉन फ्लॉवर वापरता वाटत
हा जास्त व जास्त कामच्यावरचाज वापर करतात
हा हा
हम् मग का आपल्या डेली सॉस पिझ्झाचे वगैरे वापर फरायचे बर्गरला की झालं खायचं
हम्म हम्म नाही मी अजून बाकीच बनवलंय पण बर्गरने बनून बघितला कधी
छान लागतो घरचे बर्गर आम्ही डीमांड ला जर कधी गेलो ना तर बर्गर पॅटी घेऊन येतो त काही चाळीस रुपयाला भेटत त्याच्यामध्ये चार बर्गरचे हे असतात काय बर्गर बंद असतात बंद बंद आणि नव्याण्णव रुपये नव्या रुपयाे ज बर्गर पॅटी घेतो त्याच्यामध्ये आठ पॅटी असतात मग ते आपल्याला परवडत ना
हम्म हम्म हम्म हा परवडत
दीडशे दोनशे रुपयामध्ये दीडशे एकशे दोनशे रुपयामध्ये हजार दीड हजाराचं काम होत आपलं
हम्म हम्म नाही आणून बघेल आता सुट्टीच्या दिवशी
हो मी तर म्हणजे सुट्टी दिवशी कस आम्ही कस खायची ती सवय झाली मुलांना आणि मी ड म्हणजे आम ड मग असं वाटलं चला एखादा दिवस खाऊया काहीतरी वेगळा पिझ्झा वगैरे पण बोललं तर लगेच ते काही बाहेरूनच जास्त घरच्या मुलांना काही आवडतच नाहीय आपण एक्सपेरिमेंट करायला जातो आणि मुलांना ते आपलं त्यांच जस ते साध सुध तेच आवडतं जे काय आहे ते बिना भाज्यांच मैदा चीज हे जास्त आवडत
हम्म हम्म बाकी आमच्या इथ आता सध्या छोटी मुलगी तिला पाचता आवडतो मधून मधून चेंज होत रा आता मागे मागे नूडल्स बनवायची सारखी सारखी आता पास्ता बनवती
हो मला पास्ता खूप आवडतो खूप आवडतो पास्ता
ह हा हा तुम्ही कस बनवता डायरेक्ट पावच
नाही घरी बनवतो सॉस घरी बनवतो ते सॉस अस बनवला जातो अ आपला दोन प्रकारचा पास्ता असतो एक व्हाईट सॉस पास्ता आणि एक ह्या चाल दुसरा तो रेड रेड सॉस पास्ता तर मी जास्त कर रेड सॉसवालाच बनवते ज्याच्यामध्ये टोमॅटो आपला मिक्सर ला लावायचा आणि आपले तेच चिली फ्लेक्स थोडासा मसा हे टाकायचं मसाला टाकला तर टाकायचं मग तो बरोबर ह्याच्यामध्ये होतो थोडासा मैदा किंचित मैदा टाकतो स्ता्याला थोडस दूध पण टाकतात नाहीत मग
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो.
हा ए हा बोला ना बोला ना.
बला.
हा हा आवाज कट झाला होता ना तुमचा माझा आवाज येतोय का तुम्हाला?
नाई तुमचा नाई नव्हता येत मला तुमचा नेटवर्क इशु ए वाटत थोडस.
हा हा नाई असं कधी होत नाई पहिल्यांदाच झालं हम्म हम्.
नाई जाऊद्या आता होतयच म्हणाव तस मग ते च प्रत्येकाच्या आणि काइन का मायक्रोने आपला रेग्युलर घरी पास्ता आवडतो सगळ्या भाज्या कट करायच च सगळे सॉस टाकायच णि खायचं.
हम्म हम्म हम्म नाय मी मी पण म्हणजे माझी मुलगी पण ती काय कर ते अ कडाईमध्ये बटर टाकते बटर मध्ये थोडा मैदा मैदा भाजून घेत म नं तर दुध टाकती भाजल्यावर म नंतर चिली फ्लिक्स तो मसाला च पाऊच आ पण हेच्यामध्ये
हा हा.
पाऊच आणि मीठ थोडस. मग नंतर मग ते आपण जे उकडून घेतलेले पास्ता असतो ना तो टाकती आणि वरतून चीज टाकती भरपूर चीज टाकल्या चीज त्याला थोडं जास्त लागतं.
व्हाईट सॉस पास्ता आवड
हम्म तिला व्हाईट सॉस पास्ता आवडतो.
हां.
हम्म हं.
प्रत्येक जण कसं प्रत्येक जण प्रत्येकाच्या एक्सपेरिमेंट नुसार खात असतो.
हा अ तीला बस तिला असं वरचच चालू असतं तिचं काइना काई बनवणं तिला आवडतं बनवायला.
मला पण आवडत बनवायला मी म्हणजे असं डी मार्ट म गेली ना का हेंना माहितीए का हे जास्त प्रकार येणाराय दुसरं काही नाय येणार
अ हा हा. आम्ही तर कधी मागच्या संडेला गेलोय डी मार्ट मध्ये. एवढी गर्दी होती एवढी डेंजर गर्दी बापरे असं झालं कधी इथून बाहेर निघून जाईल. वडी गर्दी होती खूप गर्दी होती.
हो हो हो गर्दी पण खूप असते आणि आता तर सॅटर्डे संडे विचरायलाच नको एवढी गर्दी असेल.
हम्म. बाकी किराणा वगैरे म तुम्ही डि मार्ट मधूनच आणता का?
सगळं त्या दुका हे ह्याच्यातूनच असतो डि मार्ट मधूनच सामान अस तो दुकानातुन आणतो तो आपला लगेच लागतो ना.
हम्म हम्म हम्म.
थांबा.
हॅलो. हॅलो हा काय ओ हा.
मी काय बोलते.